हॅलो. हॅलो.
हा नमस्कार ताई बोला ना. हॅलो! नमस्कार ताई आवज येतोय? हो, हो येतोय, येतोय आवाज बोला ना.
हा येतोय, येतोय नमस्कार काय म्हणताय? काय म्हणताय? आज रविवार मं आज भरलाय.
आज काय अजून काही ठरवलं नाही आत्ताची नाश्ता झाला बघा.
आज म्हणता रविवार आहे.
हो नाही अजून काही ठरवलं नाही आत्ताशी नाश्ता झाला बघा.
असेल, आज रविवार म्हटलं की. अच्छा! अच्छा! अच्छा! आज आमच्याकडे कोल्हापुरी सुकं मटण आणि तांबडा रस्सां देत आहे.
अरे वा! अच्छा.
हा आमचं सासर तिकडच असल्यामुळे अ फार आवड आहे या गोष्टीची आणि खूप छान लागतं म्हणजे आपण हॉटेलमध्येध्ये वगैरे जाऊन खाण्यापेक्षा घरी बनवलेलं जे आहे त्याला फार मज्जा येते.
अच्छा मग कसं बनवता तुम्ही कोल्हापुरी तांबडा आता आहे तांबडा रसा. हो सांगा ना.
हा हा आपण काय मटण आणायचं ताजं मटण घेऊन यायचं. ते स्वच्छ धुऊून घ्यायचं समजा तुम्ही एक किलो मटन आणलं तर ते स्वच्छ धुऊन घ्यायचं. आणि मग त्याला लिंबू आणि हळद आणि मीठ असं उकळून घ्यायच आणि दहा पंधरा मिनट ठेवून द्यायचं आणि मग दुसरं तिकडे मटण फोडणी घालायची तयारी करायची त्याच्यासाठी कांदा चिरून घ्यायचा. थोडी कोथिंबीर चिरायची. आणि कोल्हापुरी मटण कसं असतं. पहिले ते मटण असंच शिजवलं जात. म्हणजे त्याला आळणी मटण म्हणतात तिकडे फक्त हळदीवर आणि मीठ टाकून. शिजवायचं आणि नंतर मग त्याच त्याला तिखट वगैरे सगळं वाटण वगैरे लावतात. तर मटण दहा मिनटं मुरतय तोपर्यंत इकडे पातेल्यामध्ये तेल गरम तेल जास्त टाकतात. कोल्हापूरचे लोक तेलाचं प्रमाण भरपूर वापरतात. जो कट किंवा जो तेलाचा तवंग रस्यांवर येतो तो असा फार मजेशीर असतो आणि तो प्यायला मजा वेगळीच असते कधीतरी प्यायला काय हरकत
गरम पाणी दया. बरं हं
तर तेल गरम झालं ना, की त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची. अगदी थोडी त्या कोथिंबीरने खूप छान स्वाद येतो. त्या मटणाला आणि अ एक किलो मटनाला अंदाजे दोन मोठे कांदे चिरून बारीक चिरून त्या तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचे. आणि कांदा परतला ना गुलाबी रंगावर कि मग त्यामध्ये थोडी हळद आणि मीठ घालायच आणि जे मटण मटण आपण ठेवलंय मुरत ते मटण त्या तेलामध्ये परतून घ्यायचं.
हा तेेल वाले
आणि परतला ना. कि त्याच्यात लगेच पाणी नाही घालायचं त्याच्यावर झाकण ठेवायचं. गॅस थोडा बारीक करायचा.
हम्म,
ठेवायचं आणि झाकणामध्ये वरती पाणी ठेवायच. ते मटण कारण आपण तेलामध्ये शिजत ठेवतो. ना त्याला हा त्याला आपोआप पाणी सुटतं.
हम्म हम हम
हा तर एक दहा मिनिटं अशी वाफ काढून घ्यायची मध्ये मध्ये हलवायचं. पण दहा मिनटं छानपैकी वाफ काढून घ्यायची आणि मग तेे दहा मिनिटांनी मग वरती तिथे पाणी गरम झालेलं असतं ना ताटामध्ये ते त्या मटणामध्ये ओतायचं आणि मग गॅस मोठा करून, मटण शिजवून घ्यायचं. मटण शिजायला थोडा वेळ जातो पाणी भरपूर ओतच राहायचं कारण कसं आहे. जो रस्ता केला जातो. तांबडा रस्सा त्याच्यामध्ये पाण्याचच प्रमाण भरपूर असतं तो पूर्ण पाण्याचाच रस्ता असतो.
बरोबर
आणि जे मटण आपण ठेवतो ते सुख केलं जातं. हा मग त्याच वाटणाची पद्धती आहे वाटणामध्ये कांदा, एक एक कांदा घ्यायचा, सुक खोबरं घ्यायचं एक वाटी एक ते दीड वाटी एक किलो ला पुरे होत. आणि कोल्हापुरी मटणामध्ये कसंय. तीळ,
हो
पांढरे तीळ घातले जातात.
अच्छा
हा पांढरे तीळ अ धणे आणि थोडा खडा मसाला म्हणजे एक मोठी वेलची, थोडं लवंग त्याच्यानंतर थोडा दालचिनीचा तुकडा, एक दोन तेजपत्ता अस सगळं पहिले परतून घ्यायचं छानपैकी त्याच्यामध्ये मग कांदा परतायचा लसूण,
हा.
ते लोक तेलाच्या फोडणीत नाही घालत तर ते वाटणामध्ये पहिले वाटणाच्या कांद्यामध्ये लसूण भाजून घेतात, आणि मग- त्याच्यामध्ये खोबरं टाकतात, आणि मग खोबरं ल सूण वगैरे तीळ धणे असं छानपैकी खरपूस असं भाजून घ्यायचं. वाटण्यासाठी. आणि मग सगळं त्याच्यामध्ये आलं घालायचं, कोथिंबीर घालायची. आणि सगळं छान बारीक वाटून घ्यायच. आणि रस्सा जो असतो ना, तांबडा रस्सा त्याच्यामध्ये काजू आणि खसख ही पेस्ट घातली जाते.
अच्छा!
तर त्याच्यासाठी एक वाटीभर गरम पाण्यामध्ये एक पंधरा ते वीस काजू आणि एक दोन चमचे खस सदशी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायेचे अर्धा तास. म्हणजे ते भिजतात चांगले आणि मग त्याची जी टेस्ट तरी येते ना रशियाला ती फार सुंदर असते.
हम.
ह मग मटण शिजलं ना की काय करायचं, मटण सगळं मटण बाजूला करायचं. आणि रस्सा पातेल्यामध्येच ठेवून द्यायचा मटण काढून घ्यायचं, कारण रस्सा जो असतो तो प्युअर पाणी आणि म्हणजे जो सगळ्या मटणाचा जो कस आहे तो त्या रश्यामध्येत म्हणून ते लोक रस्ता भरपूर देतात, हा म्हणून ते अस वाट ते वाट्यार असतात तिथं तिकडचे लोक. मग दोन भांड्यांमध्ये तेल गरम करत ठेवायचं. आणि जे वाटण आपण केलेलं आहे, ते दोन भांड्यांमध्ये अर्ध अर्ध करून- म्हणजे एक तर आपण मटण जे आहे त्याला ग्रेव्ही करायची असते. आणि जो रस्सा आहे त्याला पण फोडणी करायची असते. ममम तिखट ह्यची त दोन्ही भांड्यांमध्ये तेल गरम करत ठेवायचं थोडी थोडी कोथिंबीर घालायची आणि ते वाटण घालायचं जे आपण वाटून मसाला घेतला आहे तो आणि मग तो मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा दोन्हीकड, तुम्हाला ग्रेवी कशी किती हवी आहे काय हवी आहे त्या हिशोबाने, अअअ आपण करू शकतो म्हणजे मटणामध्ये जर तुम्हाला जास्त ग्रेवी हवी असेल तर मग वाटण थोडं मटणामध्ये जास्त घालायच रश् त्याच्यामध्ये कमी घालायचं रस्सा तसा, हां रस्सा तसा पातळच असतो बऱ्यापैकी.
हां हां हां
अअअ त्याच्यामध्ये दोन्हीकडे आपल्या चवीनुसार कोल्हापुरी मसाला मिळतो, कोल्हापुरी तिखट. कांदा लसूण मसाला कोल्हापूरचा स्पेशल तो घालायचा, आणि तो मसाला बऱ्यापैकी तिखट असतो, त्यामुळे मग आपण प्रमाण ठरवायचं काय किती, आपल्या चवीनुसार आणि तो मसाला ते वाटण त्याच्यामध्ये अ कोणीतरी कलर येण्यासाठी कोणी कोणी बेडकी मिरची पावडर टाकतं, लाल तिखट, देखील कलरचं तिखट असतं फक्त म्हणजे त्याने कलर छान येतो. आणि तेल सुटेपर्यंत दोन्ही वाटणं मसाले छान परतून घ्यायचे. आणि जी काजू आणि खसखसची पेस्ट आपण करतो ना अ भिजवलेल्या काजूंची ज्याच्यामध्ये रस्सा करणार आहोत, त्या वाटणामध्ये ती पेस्ट घालून ती पण परतून घ्यायची छान एक पाच ते दहा मिनिटं, म्हणजे त्याला पण छान तेल सुट तर काजूला तेल सुटत आणि मग त्या रश्शाला तेलाचा तवंग फार छान येतो, पण हे बाकी लक्षात ठेवायचं हां हे बाकी लक्षात ठेवायचं की आपणं तेल भरपूर घालायचं कारण त्या पदार्थांमध्ये तेल भरपूर असतं. मग ज्या ठिकाणी आपण मटण करणार आहोत त्या मग कढईमध्ये मटण घालून, ते छानपैकी मिक्स करून घ्यायच त्या वाटणामध्ये आणि थोडं गरम पाणी घालून झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनिटं, म्हणजे मग तो सगळा मसाला त्या मटणाला लागतो आणि ते मटण असं वेगळं नाही लागत. आणिईई दुसऱ्या भांड्यामध्ये जिथे आपण काजूची पेस्ट वगैरे टाकलेय त्याच्यामध्ये जेजेजे अअ रस्सा आपण करून घेतलेला असतो भांड्यामध्ये मटण शिजवलेला रस्सा उरलेला तो रस्सा घालायचा आणि मग ते दहा ते पंधरा मिनिटं ते पण छान उकळून घ्यायचं, जेवढं आपल्याला पाणी पाहिजे त्या हिशोबाने पाणी वाढवून तेवढ्या रश्शची क्वांटिटी करायची आणि दोन्हीकडे मीठ टाकायचे. आणिईई सगळ्यात शेवटी काय करायचं झालं ना की कसुरी मेथी असते बघ आपली, ती अगदी हां एक चिमुूट मूठभर म्हणजे जशी तुमची क्वांटिटी असेल त्या हिशोबाने, अर्धा चमचा इकडे अर्धा चमचा तिकडे असं करून हातावर बारीक चुरायची आणि मटणामध्ये पण घालाय ती आणि रश्या मध्ये पण घालायची. त्याने जो फ्लेवर येतो ना कसूरी मेथीने तो अफलातून असतो. आणि वरून छानपैकी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आणि ज्वारीची गरम गरम भाकरी चिरलेला कांदा लिंबू मटण आणि रस्सा असा छानपैकी ताट सजवून पावण्यांच्या पुड्यात ठेवून द्यायचं. असा बेत असतो आमच्याकडे बऱ्यापैकी रविवारी.
मग काय, मग काय स्वस्थ बसून त्याच्यावर तावच मारायचा रस्यावर.
हो खूप छान वाटत म्हणजे आपलं प कोकणाकडचं आमचं जे मटण असतं ते वेगळ्या पद्धतीचं असतं पण हे जरा काही वेगळ पडत आणि मग छान वाटत की आणि हे जर चुलीवर शिजवलं ना तर त्याचा स्वाद अजूनच भारी येतो
हा चुलीवरच्या जेवणाला पण चव वेगळीच येते ते काही म्हणा आणि आता नवीन निघालय ना हो नवीन आता निघालय ना मातीच्या भांड्यात करतात तर त्या पण जेवणाला मातीच्या भांड्यात
अगदी अगदी सुरेखच चव असते त्याची बरोबर मातीच्या भांड्यांमध्ये केलेलं हो हो
आणि मिक्सरच्या वाटण्यापेक्षा आपण पाट्यावर वाटून जर केलं ना तर त्याची चव तर मग काय
हो हो एक किलो मटण पुरणार नाही अशी परिस्थि
खरं आता आपण बोलतोय खर पण तीच तेच आता रिअला रिलीज होत रिअलाइज होत अरे आता मटण करायचंय का काय‌ करायचं
हो, तेच ना असं सगळा बेेत बघून असं
मी सांगितली असं पण अवघड असं नाही वाटलं, रेसिपी पण छान वाटली. हे म्हणजे असं इझी होईल, म्हणजे करायला एकदम इझी जाईल.
नक्की नक्की कधीतरी नक्की ट्राय करा पण त्याच्यासोबत ज्वारीेची भाकरी असणं गरजेचं म्हणजे चपाती पण चालते पण कोल्हापुरीतील हवा असेल तर ज्वारीची भाकरी आवश्यक आहे ताटामध्ये चालेल धन्यवाद ताई खूप छान वाटलं हो हो धन्यवाद धन्यवाद
ओके ओके